अफ.
बोला.
अय काय काय कसं काय बरंय काय?
नाही अ सर्दी झाल्या.
सर्दी खोकला झालाय पा पातळऔषत पात्रा वजर घ्याय सर्दी बोला झाला.
हा घेत.
हा पप्पना सांगा तर त कोकला झालाय ज असं पातळ औषध लागेल.
हा आणि काय बाप्पांच्या समोर घेऊ म्हणता काय?
अग सरकारी दोघांना मिळते ते लाल तथलं.
हा हा ते होय.
म्हणजे ते तसलं सांगा तुम्ही कशात पण घुसत जाऊ नका लगेच चांगलं चांगलं काहीत आहे की नाही चांगलं सांगते ते चांगलं आहे का?
मग तुम्ही डायरेक्ट म्हणला अस दवाखान्यात जावा.
अरे मम्मी म्हटलं की पात्र औषध घ्या म्हणून
गा म्हला मग त्याचा अर्थ तो येते ना.
अहो पातळ औषधच असते त काय घंट नसते गुळी नसते ती लाल औषध पातळ मिळते माझ्या सग नाही.
आ काय त्याच्या आहे ना लोक कायत चांगलं सांगा तरर असते बघा तुमचं?
लोक.
मग आता काय म्हणावतं तुमशी आात्ररावशीत घ्या म्हणून प्रेमाचा सल्ला द्यायला लागलो आम्ही तर तुम्ही काय पप्पाच्या समोर घे का? माघार घेऊ हे करू लगेच सांगणार तुम्ही असं हे भारी आहे घे काम तुमचं? पप्पा बरं मला वरडाला आपल्या लेकीला काय सांगायला लागलायत बाबा.
म मी असंच सांगणार मामाने सांगितलं जगा म्हणून
होय होय मी सांगितले लाल औषध मे प मे चॉकलेटी बिकघली अस बेगा चॉकलेट रंगाच सांगितले नाही लाल लाल भडक असतील ते सांगितले.
तो असून नाही बोललास अगोदर म्हणलास काय?
पातळ औषध घ्या म्हटलं मी अदोघर तेच सांगितलं आता पण तेच सांगाला लागलोय. आणि अजून मी तेच सांगायलावत. खोकला हे ते जात ना तेन
होय होय.
हम्म. वातावरणाचा परिणाम घसा घसा जराशी चकून घ्या मिठ्ठा मिठाच्या पाण्यानं गुळण्या करा. आणि डुकराची चर
ते झालं.
डुकराची चरबी खाण्यापेक्षा बकऱ्याच मटण खावा.
चालत नाही आमच्यात
अ रस का?
नाय चालत.
काव्वा पसन
कपसन म्हणजे आता ते पूजा केल नाही म्हणून सगळी जण खाणं बंद केलं
कशाची पूजा केला
काय असतंय माहिती ना
अरे हिचा आयला अवघड आहे की घरात कसली पूजा केल्या माहित नाही तुला
नाही माहित
ह मग पूजेला बीजेला काही बोलवलं नाही का आम्हाला आम्हाला काय बोलवायच नव्हत का पूजेला
ह गाव जेवण घालायचं नव्हतं
अं म्हणजे आम्ही गाव
अस
मी तुम्हाला लोक म्हणजे आम्ही गावात येतोय बर ठीक आहे लक्षात ठेऊ वाकी
फर
राव जेवण नव्हतं हे लक्षात ठेवाण मी आसू असो दे अस दे कळलं भावना पोत तल्या कळलं काय ते ते कळलं आमला पोचल्या गावाला बोलवायच नवत आत्याला बोलवायचं होतं कळलं ना मला कळले ते असुदे घे
ते गावाच्या बाहेर कवाच नव्हतो त्या आधीच ऑलरेडीच घरात आहे
असू दे असू दे घ आम्हाला कळलं आम्ही उघच गाव उगच विचारलं म्हणून चुकल आमचं उगच गा गावाच्या हच्यात येतोय आम्ही लिस्ट मध मला फोन कस करताय बरं सारखं सारखं ह
हे गाव.
मग मी काय कर.
तो आणि तो अ लोक म्हणलास
आ ह आम्ही म्हटलो कि आम्ही कुठं नाही म्हणून राखलो एखरं तुम्ही पण आम्हा गावात घेतला असा ना लोकं गल्लीत पण असत्यात ओ लोक गल्लीत तर असत्यात तुम्ही डायरेक्ट गावात टाकलंसा आम्हाला.
हा तुम्ही आधी बोलला म्हण आम्ही आधी
अस असू द असू द्या असू दे ठीक आहे धन्यवाद गावात ढकल्याबद्दल धन्यवाद मंडळ आभारी आहे तुमचे
तररहे हे
बर ते राहू दे पूजा कसली केली सांग. अस च असते बरं नसले की मन चांगलं झाले की माणूस बरा होतो काय बरं नाही परवा पडली आज बर अर नाही काय काय नाही काय माणसां सग का काय तुम्ही
हो तर मुद्दामणूच करून घेते नी
काय आम्हाला का माहितीय आता हितन काय दिसतेय आम्हाला
त्यासाठी यावं लागते
आम्हीे तुम्ही क्हा तर टेका तुम्हाला तू तर मला वाटते तुला आमच्या घरचा रस्ता पण माहीत नसेल पीरती आमच्यात.
ए गणपतीत आलेलो मी काय
गणपतीत असू दे ती आमच्या घरला बस गणपती आलतीस माहितीय की मला मी काय म्हणालोय तू एकटी ये आमच्या घरी लांब चार वळे जरी सोडलं तरी एकटा आमच्या घरात ना तुम घरला येल चालत माहितय काय एवढं लक्षात ठेव मग किती वेळा कोण येते हे लक्षात ठेवायचं उगाच आपल्याच घरा ला या लागते घरला या लागते आपण कवा जायच नाही बाकीच्याना तेवढं नुतं घरलाय या घरला घरलाय
तू आजारी पडल्यावर येणार मी आ तो तणटडीत असून कशाला येऊच नाही
नी आजारी पडाव
अरे तसं नाही सांगालोय मी तुला आता मी बर नाही म्हणून अरे मी बर त घरच काच
काय तूझू म्हणतेस की आजारी पडल्यावरचेत तू बघाला म्हणूनय च्या आई ला म्हणज मी आजारी पडाव म धड साकडी बगवाण झाली कुणाला आ
बघ बा ब कणा सकाळचं काही कणाच तड बघितलंयज
सकाळ सकाळी मला वाटतं एका भैया्याच्या भाभीचे तोंड बघितल
मग सुटलं भावीीकडे गेलतस
मी गेलो नव्हतो तेआमच्या दरात चालत रे घरात ना उठलो लय पाठ गिरी वाजता साडेपाच सहा वाजता सहा वाजले अस सहा नाही वाजले साडेपाच वाजले असतील आलतो मी बाहेर घरातन असच दरवाजा उघडून ल आणि आलो ढबुक बक ढबक पंजा वाजवत आली हे कोण आलं म्हटलं चित्र त्या त भैयाची बाजलीची
म्हणून त्यांचं गुण घेतलंयस का काय अस सगळ सगळ्या तर सगळ्या बोलण्याचा वेराच अर्थ काढावे
अगं ती भै्याच बा एकदा मे्या डोक्या जा असत तर तो बण मी कशला गां उलट माझं गुण केला जायला पाहिज तिनने माझड काय बघाय नाहीोड मीच फक्त जिला बघित आणि मी परत घरण्यात आलो
हे मामी समोर म्हण की मी बघितल तिला म्हणून
अगंग आम्हीच्या फ पुढ्यात म्हणतो ही बघ कसली झाली आहे ती ब कसली ल्या त्यात काय घाबरायच आहे देवाना देवा डोळ घला दित बघाय दिले आम्हीय ब असली चाल म्हग तिच्या मागने जाता का हा आमं आम्हाला झाली पुरे आ
आता सगळेच म्हणतात
सगळेच म्हणतात नाही बा आमच काय असाल तोंडावर असते बायकोला पण चांगलं माहितीिते मी कसय काय काय बोलतोय कुणाला बोलतोय
म्हणलं मामीच्या समोर म्हण मग बघू म्हणते म्हण माझ्या समोर म्हण बघ असं आम्ही हा आम्ही आम्ही दोघे असते ग नाही त्या वेळेला म्हण ही बघ बाई कशी चालला बघ
म बर बर म्हणतो म्हणतो त्या त्यावेेला म्हणतो
ह कुठं आहेस कामार आहेस काय
कामावर
हाय ग मग काय का नाही
काय नाही
हा
आपलं हा निेवाण घरात बसून आ्ही आपला हा कामावर
हम् बरं बाबा ते घरात बसून व्हायता काला
होयता का
ह
हम्म मग जायचं फिरायला इकडे तिकडे सांगितले ना तुला
ह जायला काय दात काढून घेऊ काय
कशालाात मिळूतीच ना हे पैसे दें पैसे कशा द्याय लागत खर्च खर्च करायच खर्च करायच लोक आणि बाकीच्यांना पण बोलवायचंय ये बाबा मी पैसे मिळवल्यात जरा खर्चाला जाऊया
अ बाकीची म्हणजे तू होऊय तो मला बोलवत नाहीस कावा ये दिव्या जेवायला म्हणून
शंभरवेळां बोललो तूं एनी टाईमं येऊं सांगितलं तुलां ऑफर चोवीस तासं चालूं कायं गं
तसं नाहीं तसं येतं नाहीं कोणं असं बोलवायचं बघं जेवणं केलंय यां म्हणूंन
सांग तू पणं टेटव बिर्याणी मेड बांय मी
आंग तर्र करंडे आगोदर ठेवायचां
अंसू रे अदोगर नाहीं कदोदर आतां ते कदोदर तरं केलेलेस कां नाहीं आम्हांला केव्हां बोलवलीसं
तरं माझ्यां हात तरं ते हे कायं रे
हां हां पुन्हांच्यांया पांयातं आहे पायां पायातंल काढूंन बोलवतेसं
ते वेगळाचं अर्थ काढायलां नाहीं सांज सांगतो
सांगायचं बाबांला सांगायचं बाबां मी मामालां बोलवणारं आहे जरां तां तूं चिकन मसांला हे ते आंणून द्यां असं सांगायचं
अजूंन कायं
अजूंन कायं कायतां हातांत नाहीं म्हटलंवर पांयातं घेऊन सांगायचं हो
हम्मं मी पणं खातं नाहीं मागं लागल्यांवर
अ खाहीतं नाहीं तूं कायं रां कायं करां तूं खातं नाहीं तरं
तरं ते नाहीं म्हणतं रे मी सगळंचं म्हणलं. सगळी ईकडनंच म्हणांलेय असं.
आत्तां गं झालं सगळीकडनं आणि अलीकडनं पलीकडनं आधी खातं होतां नं तेेतचं शेवंत होतां ते कायं खातं नव्हतं. लोकांला वाटयलां करतं होतां. कां गल्लीत उंभार वाटंगतं
होयं हे तरं जातालां द्यायचं होयं.
तसं येत्यां जांते नां दिशलां खंरा आम्हांला बोलणारं नाहीं.
आह आह बरं
चांल रीत पाळांवी आपणं. बरं बरं म्हणंजे तुझं पाकीट अं
तूं वेगळांचं अर्थ लावंला आहे. सांज
मी वेगळां अर्थ लावतं नाहीं कां भाई मी कायं असेल ते सरळं सरळं सांगतो ते यांचा अर्थ वेगळां लागतो. ते तरं मी तरी कायं करणारं
अ. हां. हं. असं ते म्हणतांत की नाहीं असं दुरूंन डोंगरं सांजर केवां तरचं फोन केल्यानंतर माणूंस चांगला असतो. ते बसं सारखं सारखं सारखं बोलायलां लागल्यांवर बिघडते. हो हो आतां तूं उदाहरणं दिलंस.
मी बिघडतं नसतोय कधी मी डायरेक्ट बोलतं असतो. एवढाचं विषय माझां
तो गो अगो दरं डायरेक्टं बोलतं नव्हताचं
कोणं सांगीत तुलां
मी हे
कंस असतें माहितं आहे कां पहिल्यां माणसांना आपल्यां जवळं करावं लागतं. कुठं चाललायं जरां जळं आतां सगळीचं जवंळ आहे.
आणि अशिलांत घालांयची की दहाकजांर अजूंन पडलां पाहिजे.
घालतं नाहीं मी फक्तं फक्तं खरं कायं असेलं ते बोलतो.
म मंग मलां मलां पणं मलां पणं.
अगं मी खरं बोलतो तुलां पणं कायं उघचं हे खोटं बोलतं होतो
नाहींतरं भाचीलां तरी सोडायचं.
सोडायचं नसतं कुणालां सगळ्यांना धरूंन ठेवायचं असतं सोडायचं कशालां.
कां.
काळजालालागल असं बोलत तो.
का आज काळजाला लागण्यासारखं बोलत नाही मी. मी खरं कायते बोलतो.
नाही नाही तू बोलतोच मनातलं बोलून लागतो. नाही आप तुला झोप चांगली लागते. आपण दुसऱ्या टाईमवरर ना
मला. मला काय मला काही हीकेलं तरी झोपही लागते. कारण काम करून दिवसभर दमतो. कुणाला काय बोललय किंवा कोण मला काय बोललेय. ते मी सगळं विसरून जातो विचार करत बसत नाही तुला सांगितले ना मी. मी कुणाचाही विचार करत नाही.
का येत ान मस्त त्या
बघायला लागतं. सगळ्यांना.
ह. तू तस बोलायला लागल. त्यांना काय करायचं. आम्ही मग तूं असं बोलांयलां लागलां आम्हीं कायं करायचं मंग
कायं करायचं म्हणजे रागानं चिडूंन ये बाबां उद्यां असं म्हणायचं. ओके मंडळ आभारी आहे. असं मी म्हणतो.
बस ह आ ब आपण बाहेर पार्टी करुयात राहूदेत घरात. घरात राहू दे बाहेर करू आपण निवांत अस पहिला पगार झाला का नाही माझा.
हा
मग सगळ्यांना मावशीला बोलवणार आहे तुला.
हयादीत.
आमच्या. कसला कॉन्फिडन्स आहे बघ.
म्हणून म्हणूनच बोललो माझ्या हयातीत काय.
मी मावशीला असं सांगितलेलं मला मावशी असं बोलली नाही रे तिचा विश्वास आहे माझ्यावर.
कि तिला माहित आहे ग ही नुसतं सांगायला लागल्या म्हणून तिला विश्वास आहे कि तू कवा बोलवनार ना. आता परवा यशा यश भेटलेला बघा घरला गेलतो मी काहीतरी काम होत. हा ती जागा एक त्यांची हा जागा एक बघायची होती त्यांची ते बघायसाठी म्हणून घरला गेलतो.
होय आम्ही भेटलेलं परवा सांगितली मला.